हॅलो! आता येतोय का आवाज? अच्छा नेटवर्क इश्यूमुळे झालं असेल एखाद वेळेस.
हां हां म्हणूनच ते हे झालं
हम्म. तर आपण आता गाव आणि शहर या विषयी म्हणजे टॉपिक वर जरा चर्चा करूया?
हां हां चालेल चालेल.
हां ठीक आहे, तुम्ही कोणत्या गावच आहे?
मी सांगलीची आहे.
अच्छा! मी पण तासगाव छोटस गाव आहे पुनदी तिथली आहे.
पुनदी चे आहे का?
हां.
हां हां हां हां हां हां.
मग तुम्हाला कुठे राहायला आवडतं म्हणजे गावी की शहर?
शहर, शहर मध्येच.
आजकालची जनरेशन पहिल्यापासूनच तिकडे राहत होता का?
हां पहिल्यापासून आम्ही सांगलीचीच आहे. हम्म आता मुंबईत राहते मुंबईत.
अच्छा मग अच्छा हां हां कधीपासून हे ॲप हे हे करताय
म्हणजे आता मी आत्ताच चालू केलंय थोडे दिवस झाले. हम्म. हॅलो! हॅलो! हां आवाज येत नाहीये तुमचा.
शहराकडे काय? हॅलो!
हॅलो! आवाज आला का?
मला येतोय तुम्हाला येतोय का? हॅलो!
हां आत्ता आला, हां आला आला.
तुम्ही गाव शहराबद्दल काय सांग तुम्ही शहराबद्दल काय सांगशीला?
तु गप्प बस गं! काय आहे आता तुम्ही सांगा म्हणजे मी सांगतो.
म्हणजे मला गावात राहायला का आवडते सांगते मी. ठीक आहे! म्हणजे शहर पण चांगलं आहे मी त्याला नाही म्हणत नाहीये पण गावाकडचे जे वातावरण आहे. स्वच्छ हवा. निसर्गाच्या जवळ साने सानिध्यात राहायची मजाच काही वेगळी असते. हे खर की शहरात लोक जातात कारण नोकरी, मोठी रुग्णालय पुस्तकं. जे अनेक सुविधा उपलब्ध आहेत ना त्याच्यामुळेच तुम्ही तिकडे गेला अशिला. पण गावाकडची ओढ कधी कमी नाही होत हो ना. कधी तरी एकाच दिवस तरी वाटत अस गावी जावं.
म्हणजे आम्ही तिकडे जास् जास् जास् तस काय जात नाही. पण मला गावच्या साइटला मला दिले. मग कुंनगी मध्ये ना तासगाव.
हा हा मग जवळच आहे ना इथनं.
हा मकुंकी मध्ये दिले मला. मिस्टर इकडे मुंबईला काम असत.
अचछा अच्छा!
हा.
तुमचं गाव कोणतं? माहेर.
नागाव.
नागाव म्हटलं काय?
हा.
हा हा हा हा.
तेच की. आणि मग. हॅलो.
हा बोला.
बाकी आवरल?
हो हो आवरल. तुमचं?
आमचं पण झालं. जेवण वगैरे?
हो हो झालं झालं. तुमचं झालं का?
आमचं पण झालं.
हा हा हा.
हा.
तुम्हाला किती अस मुलं वगैरे आहेत?
नाही नाही माझं आत्ता जस्ट जस्ट लग्न झालंय ना.
आताच झाले काय?
हा. त्याच्यामुळे. हम्म, बाकी तुमचं?
माझं लॉकडाऊन मध्ये झालंय लग्न.
अच्छा! भरपूर वर्ष झालीत मग.
लॉकडाऊन मध्ये.
पाऊस वगैरे?
पाऊस वगैरे आहे इकडे मुंबईला.
अच्छा! इकडे गावाकडे पण सुरू आहे कधी पडतोय कधी नाही.
हा इथे पण तसच असं डे असं डेली नाही पडत असं थांबून थांबून पडतोय.
तुम्हाला पण मुले आहेत का?
हा एक मुलगीय.
अच्छा!
हा चार वर्षाची हाय.
तुम्ही काय करताय सध्या? म्हणजे जॉब.
नाही घ, नाही नाही घरीच असतोय मी.
अच्छा! अच्छा!
तुम्ही.?
मी पण घरीच असते.
हा हा हा हा.
हॅलो!
हॅलो!
हा‌ बोला.
मग तुमचे किती कॉल झालेत आजपर्यंत?
माझे दहा झालेत की.
अच्छा! मग आता ते टास् क, नाही मीच परवा जॉईन झाले आहे ना.
हा हा हा हा.
त्यामुळं माझं नाही झालं जास्त.
हा हा हा.
हा मग तेच की आता काॅलचा टास्क कंप्लीट करायचां ना एकतीस पर्यंत.
हो हो.
हां हां.
हम्म,, म्हणजे तुमचं आता कितवा कॉल झाला हा?
हा तुम्हाला आता तुमच्यासोबत पहिलाय, आधी झालेत तीन कॉल. आता त्यातली अवे्लेबल नसतात ना, त्यामुळे मग संध्याकाळी त्यांच्याशी बोलणार.
हा हा हा हा.
हम्म, बाकी आज काय बनवलेलं जेवणात?
काय नॉन व्हेज केलतं आज.
होय,, अआज गुरी पौर्णिमा वगैरे काय.? पाळत नाही. अच्छा!
ह.
तुमचे मिस्टर वगैरे काय करतात?
आर्मीमध्ये यत.
आर्मीमध्ये यत काय?
हां.
हा हा.
मुलगी कितविला आहे आता?
नरसरी हा नरसरीलाय.
अच्छा अच्छा.
हां.
हे ॲपबद्दल कोणी सांगितलं काय?
म्हणजे माझे नंद नंदे ना सांगितलय, ते करत्या ना ननंद.
ते त्या किती दिवस जालं करतात?
त्यां त्यांच झालं असलं महिना झालां करतांत करतांत त्यांनी त्यांचा हात पूर्ण झालां त्यांचा
होयं कायं
हां पुढचां त्यांचा टास्कं चालूं आंता
म्हणजे त्यांनी कायं सांगितलं असेल तुम्हांला पुढचां टॅक्स कायं आहे वगैरें
मंग ते ऑडिओ कांहींतरी आहे वाटतं
अच्छा ते नां अच्छा अच्छा
हां आं
मंग त्यांनी तुम्हांला हे सजेस्ट केलेलं कायं
हो त्यांनीच सांगित म्हणजे पैसे भेटतांत वाटते त्यांच्यामध्ये
आं मंग ते त्यां नां मिळालेले कां आंज
हां भेटलं नां किती सता सत्तावीसशे कायं तरं भेटलेत
हां म्हणजे कॉल कमप्लीट केल्यानंतर कां
हां कॉल कम्प्लीट केल्यानंतर हां कॉलचां टास्कं करणारं त्यांलाचं जास्तं पेमेंट आहे
अच्छा हां
हां बाकीच्यां टास्कंला थोडं थोड्यां आहेतं वाटतं
हां ते कायं मी हे केलं नाहीं नां म्हणजे मलां जेवढं कांहीं माहित नव्हतं माझ्यां भावालां पणं सांगितलेलं तो नुस्यातांस जॉईन झालेला आणि त्यांनंतर मलां त्यानं सांगितलेलं की असं असं आहे म्हणूंन त्यांमुळे आंता म्हणजे कोणांसोबतं कॉलवरं बोलंतानां विचारायचं की कायं नंतर ह्यांच्यानंतर असं
हां हां हां मंग यां कॉललां तरी चांगले पैसे भेटले
हां
हम्मं
तुमच्यां आंता मगं टास्कं कंप्लीट करायचं आहे एकतीस
होयं आंता कमप्लीट केलां चं पाहिजे नंतर ब्लॉक करणारं चं मेसेज आलतां ग्रुपलां
हां मंग तेचं की म्हणूंन मंग पटकंन करूंन घ्या
हम्मं हम्मं
नंबर पणं नाहींत भेटतं नां मी पणं दोन तीनं म्हणजे ग्रुप वरं ते नंबर चेक करूंन हे केलं नां तरं म्हणजे बऱ्यां लोकांना केलं तरं ते बोलतं की आमचं टास्कं कंप्लीट झालंय असं
हो हो मी मी पणं तसंच केलं तरं पहिलं पल्यादां कम्प्लीट झाल्यां वगैरें म्हटलं मंग वेळं नाहीं असं तझं सांगते
हां तेचं की मं मी त्यां तुमचं कोणी सांगित त्यांना फोन लांवलेना मं त्यांनी मलां म्हटलं की त्यांचं म्हणजे तुमचं टास्कं राहियलांत वाटतं
हां हां
हां मंग मी त्यांच्याकडूंन नंबर घेऊंन मगं तुम्हांला ट्राय केलां
हां हां हां. त्यांचा कॉल आलंता मलां तुम्हांला नंबर दिलांय म्हणूंन.
अच्छा हां हां तब्येत वगैरें कशी आहे?
आहे आहे मस्तं तुमची?
आमची पणं मस्तं गणपती बाप्पांची तयारी आंता. प्लॅन सुरूं असतील कायं करायचं डेकोरेशन.
नाहीं गणपती नाहीं बसवंत आम्हीं.
नाही बसवत?
नाही नाही गणपती नाहीस बसवत. नाही नाही कधीच नाही बसवत आम्ही नाही बसवत.
अच्छा अच्छा हा, प्रत्येकाच वेगवेगळे ना. हा, आम्ही बसवतेय.
हम्म हम्म हम्म,
हा, ठीके पावसामुळे एक कदाचित नेटवर्क जातय ना त्यामुळे मध्ये आवाज कट होतो.
हा हा हा, माझा येतो ना क्लिअर.
हा, आत्ता येईला लागलाय मगाशी थोड्या वेळ झालं ना तसं.
हा हा, ते आभाळ आल्यासारखं झालंय ना.
हा हा तेच की, अग इकडे मातकण कधी नाही काय. मटकून किला वगैरे कधी येत नाही काय म्हटलं?
नाही मध्ये आलते ना मे मध्ये.
अच्छा हा,
हा, मे मध्ये आलेथे.
माझ्या पण ओळखीचे आहेत मध्ये तुमती मध्ये.
होय काय माझं काय इकड जास्त कोण नाहीय ओळखीचे. तिकडे मी नसतेच ना जास्त हा,
कि, माहेर आहे की, सासर. अच्छा सासर आहे त्यामुळे तुम्हाला जास्त माहिती माहेर असत तर थोडं. माहिती होता ना.
हा, पाखराचा मग लग्न झालं तर लगेच आलो ना इकडे मुंबईला. त्यामुळेग तेवढंच कधी तरी जाते पंधरा दिवस सुट्टी ना त्याने. नाहीतर नाही जास्त चांगली.
अच्छा सांगली माहेर आहे वय.
हा, सांगली.
अच्छा अच्छा.
हा, म्हणजे असं कॉल वगैरे चालू असल ना तरी टाइमकड लक्ष द्यायचं.
होय होय.
हा, दहा मिनट झाले की, नाही लगेच.
दहा मिनिटेमध्ये थोडं वर सेकंद होऊ देत म्हणजे मग कट करायला येते म्हणजे.
नाही म्हणजे दोन तीन सेकंदच दोन तीन सेकंदच पाहिजे जास्त पण सेकंद होऊ द्यायचे नाही. मग आपला टाइम वेस्ट होतो असं होत मग वेळ.
हा हा, बोल बोल कट करना आता टाइम बघते आहे मी.
हा हा हा,
हा हा, परत कोणत्या टॉपिक वर बोलायचंय?
मला काय सुचत.
नाय सांगते मी. मग तुम्ही करा हा तेच की,
चालते चाल.
आता रेसिपी बद्दल बोलूया थोडंसं मग कधी तर. हा, गृहिणींसाठी त तरही आहे ना.
चालते ठेऊ का.
ह झालं कॉल